हॅलो
ह
हॅलो कटनं का करू बरं थांबा हा कटन का करूनय हॅलो हॅलो यथे का हा बोल हा
हो
काय करेलणचं हॅलो
हा बोल ना
हॅलो काय करलंय मणल
आची तयारी चालू आहे आता
हो काय बनवला
आलूची भाजी पोळी
हा हो का
हम्म
हो आमचं पणच
हा
आज याची मशरूम ची भाजी बनवलीती मशरूमची भाजी बनवली त यार
मशरूम चिका
हम् का कसं झालं मग सेलिब्रेशन अनिव्हर्सरी होती ना
हम्म झालं काय केक कट केला आणि घरीच पिझ्झा वगैरे केला साक्षीने
ह हा का
हम्म
कुठे बाहेर नव्हता गेला मग
नाही बाहेर नाही गेले यावेळेस दरवर्षी बाहेर असत यावेस म्हट घरीच करू
हो का तुम्ही मस्त हॉटेल कोणत आहे तुम्ही नेहमी जातात मागच्या वर्षी गेल्या होता ना
ऑलिव ऑलिव होॉटेल य ते
हो का तिथेचय का बीड मध्ये
हा बीड मध्येच
ह त त्याने फोटो वगैरे मस्त होते मी बघितले होते ना मागे
हा खूप छान आहे इकड फिरण्यासारखं खूप छान आहे
हो का काय काय त तू बीड मध्ये मग फिरण्याकरख
बीड मध्ये फिरण्यासारखं आता बघ कपिलधारे पावसाळ्यात छान आहे एकदम बर सवताळा आहे
हा हा
अ म्हणजे धबधबेच आहे तिथं कपिल धारला कपिल मुनीच हे मंदिरे
मंदिर पण आहेत कधी आथ
मंदिर आपलं कंकाळेश्वरच मंदिर आहे खूप जुनं बिडला देवी वैष्णव देेवीचं मंदिर आहे
वैष्णो देेवीच
हो ते पण छान आहे मंदिर हा बनवलेलं आहे बनवलेलं आहे हो
हो का आता बनत मंदिर आम्ही इकडे गेलो होतो ना
हम्म हम्म हम्म
बालाजी ना बालाजी ला गेला हो तर तिकडे होता बालाजी पुरमला गेला तर आणि तिथे पण तसच बनवलेलं आहे वैष्णोदेवी सारखं
खूप मस्त आहे
हम् त्यास चढाय पूर्ण ज त्यांच चढायच राहते ना रियल मधे बनवलं ते पण वर गेल्यावर की असं वैष्णोदेवी सारखेच आहे ना गुफा वगैरे
हम्म हम्म
आता तुम्ही कधी येता म हिकडे?
आता आम्ही येऊ आता चालू आहे नवरात्रामध्ये. नवरात्र हा मारील एक चक्कर.
तर देवी बसते ना मणे मस्त.
हो हो नवरात्रात येईन मी. हम्म.
तुम्ही भाज्या खूप मस्त बनवता
हो. हम्म तू पण तर छान बनवत
हा एखादा हॉटेल वगैरे टाकायचा विचार करालाना मस्त.
ते तेच हॉटेलचच चालू आहे प्लॅनिंग कृप
कुठे टाखणार आहे म
तिकडचं आपल्या कारंजाकड.
हो का मग त खूपच छान असं पण इथे जास्त असे हॉटेल वगैरे नाही. व्हेजच की नॉन व्हेजच.
तिथेच करू आपण मस्त त्यात तुम्ही पण तुम्ही पण या.
हो आपण सगळे मिळून
सगळे मिळून करू मस्त छान.
मग कोणता व्हेज करणार आहे की नॉन व्हेज?
नॉन व्हेजच करू. कारण व्हेज मध्ये काही नाही एवढं नॉन व्हेज मध्ये जास्त चालत.
हो ना तसं पण इकडे कुठे अस नॉनव्हेजच नाहीे जास्त आता एवढे पाहिले ना मी तर नॉनव्हेज च खूप कमी हे असं कोणतं प्युअर नॉनव्हेज खाली भेटत नाही इथे.
नाही.
त्याच्या थाळी ठेवणार
थाळीच ठेवू आपण छान मस्त. त्याच्यात त्यात स्पेशली ती आपली काही नाही अ कोणाला चपाती लागली तर कोणाला चपाती, आपण भाकर पण ठेवू.
हां, हा.
आणि काय अडीचश इथे म्हणजे अडीचशे रुपये थाळी हे. आता थाळीमध्ये हो त्या थाळीमध्ये दोन दोन भाकर
हा.
आणि सूप,
सूप म्हणजे तो असा पिवळावाला का?
पिवळाला आपला फिक्का सूप आणि अ भाजी भाजी मध्ये चार पीस आणि राईस थोडा आणि स हे लिंबू कांदा वगैरे
हा पूर्ती ती थाळी जरी ठेवली ना आपण एक नंबर चालत माहितीय का.
हो ना थाळी पण पुरती ना कारण की इकडे तसं काहीच नाही.
डोक्याला तापच नाही राहात हे मागवा ते माग म्हणजे आपल्याकडे थाळी मिळते बा.
ह ना तेस एक वेगवेगळ मागाव लागते म्हणजे चिकन मागवलं तर फक्त चिकन येईल राईस मा मागवला तर फक्त राईसच ये
आपण थाळीचे भाव पण जर जास्त ठेवले. समजा आता महागच झालं ना सगळं तर थाळीचे भाव आपण ती हा थाळीचे भाव तीनशे रुपये केले आणि त्यामध्ये जर एक भाकर शिल्लक दिली तरी होती ना तरी पण चाल
हम्म पण हे नॉनव्हेज ची खूप चालते पण कारण की नॉनव्हेज च नाहीच आहे इकडे
खूप द्यायचं छान आणि अ छान. चार पीस वगैरे अ तीन भाकर आणि हे आपलं कांदा, लिंबू वगैरे आणि राईस खूप छान चालतेय. अ ब तिथ लावून द्यायची आपली,, बोर्ड लावून द्यायचा, इथं थाळी भेटेल. नॉन व्हेज थाळी. नॉन व्हेज थाळी अडीचशे, तीनशे काय भाव ठेवायचा आपल्याला तो ठेवायचा.
हो आणि या रेटमध्येध्ये कशी रिझनेबल आहे मस्त अडीचशे रुपये रूपया मधे पूर्ण भाजी पण, भात पण, भाकर
अ खूप चालतं आपल्याला पुरतं कस्टमरलाही पुरते
हो, मस्त चालते तुम्ही म राहता छान चाल
आणि हे समजा अ मटण म्हटलं तर मटणची थोडी महाग.
हो मटन जसं महागच राहते ना मटनची जरा अशी महागशी
त्यात आपण हे पण द्यायचं समजा बिर्याणी पण ठेवायची.
हो पर बिर्याणी येते का तुम्हाला? हो का मणा करून पाहायचे आहे मला पण बिर्याणी तुमच्याकडून विचारायचीय रेसि
हा बिर्याणी छान होती. नाही नाही आपली दम बिर्याणी. हो हो हैदराबादी दम बिर्याणी.
हैदराबादची हो का.
हा.
हो ना कुकर मधली बघितली आहे मी बऱ्यापैकी
हा कुकरमधली पण असती पण ही आपली हैदराबादी म्हणजे ते दम टाकून केलेली बिर्याणी एक नंबर लागते.
हा मग ती कशी करतात म्हणजे काय काय राहते?
त्याच्यामध्ये आपलं कांदे आणि अ कांदे चिरायचे चांगले समजा अ आणि ते फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये पहिले ल लं लांब लांब कापून अर्धे कांदे तेलामध्ये हा फ्राय करून काडुन घ्यायचे आन जे आपलं चिक च असत, ते धुऊन, चांगलं छान व्यवस्थित करून, ऽ तेल घ्यायचं पहिले, आपलं तेल घ्यायचंऽ तेला, तेलामध्ये आपले खडे मसाले पूर्ण टाकायचे.
खडे मसाले, खडे मसाल्यामध्ये काय, काय टाकायचं सगळं म्हणजे? बरेच राहतात ना..
हो,, तेजपत्ता, नाही तेजपत्ता, अऽ अून तेजपन जास्त टाकायचे,, कलमी जास्त, दालचिनी जास्त टाऽ त्याची मिरे, लवंग, शहाजिरं,, अ ते फूल येत,, ते फुल, भेंडी विलायची,, आपली साधी विलायची असे हा साधीवाली पण टाकायची जिरं टाकायचं आणि छान मस्त असं तडू द्यायचं ते झालं कि त्याच्यामध्ये कांदा टाकायचा
हा
कांदा थोडासा होऊ द्यायचा आपला दुसरा बर बारीक चिरलेला कांदा थोडासा होऊ द्यायचा आणि त्याच्यामध्ये मग मिरच्या टाकायच्या हिरव्या
हिरव्या वाल्या
हिरवे्याला लाम लाम कर
हा
लांब मिरच्या चिरायच्या आणि त्या टाकायच्या आणि थोडश जास्त नाही काही समजा नॉर्मलमध्ये आणि नंतर लसण अद्रकची पेस्ट टाकायची
लसण अद्रकची पेस्ट त्यामध्येच टाकायची
हो त्यामध्येच कांदा वगैरे लाल झाला थोडासा कि मग नंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या थोड्या हिरव्या मिरच्या झाल्या की लसण अद्रकची पेस्ट टाकायची
अच्छा
लसण अद्रकची पेस्ट वगैरे झाली कि मग नंतर टोमॅटो टाकायचे आपले
अच्छा पिवरी करून टाकायची क कट करून टाका
कट करून बारीक कट करून टाकायचे
अच्छा
हा आणि मग नंतर काय आपलं जे चिकन मग आपण चटणी हळद आणि बिर्याणी मसाला टाकायचा
बिरयाणी मसाला अच्छा ब बिर्याणी मसाला कोणता एव्हरेजचा
हा थोडासाच टाकायच बर जास्त नाही आणि चटणी हळद मी बिर्याणी मसाला ते टाकायचं ते झालं कि त्याच्यामध्ये मग काय करायचं आपलं दही टाकायचं
दही
हा दही छान होऊ द्यायचं दही म्हणजे लहान मिडीयम गॅस करून दही होऊ द्यायचं नाहीतर मोठ्या जर गॅसवर दही केला तर दही फाटून जाईल पहिले गॅस लहान करायचा आणि मग दही टाकायचं दही छान होऊ द्यायचं आणि तेल सुटेपर्यंत दह्याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर पुदिना टाकायचा आणि पुदीनान कोथिंबीर टाकायचा आपला आणि त्याच्यामध्ये चिकन टाकून द्यायचं जे आपण धुतलेलं चिकन आहे ते टाकून द्यायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण कांदा फ्राय केला होता कांदा एवढाही नाही टाकून द्यायचा थोडा थोडा टाकायचा थोडासा कांदा टाकून द्यायचा आणि छान वाफेवर होऊ द्यायचं चिकन
हम्म हम्म
कन होऊ द्यायचं आणि नंतर इकड काय करायचं आपले तांदूळ असतात ना बासमती तांदूळ
हा हा
पाणी उकळायचं पाण्यामध्ये थोडस लिंबू पिळायचं अण अंदाजे नु आपल्याला किती पाणी लागते ते तर त्यानुसार ते बासमती तांदूळ टाकायचे आणि ऐंशी टक्के ते होऊ द्यायचे तांदूळ
अच्छा म्हणजे मग ते कचे होऊ द्यायचे जास्त शिजू द्यायचे नाही
कच्ची नाही शिजू द्यायचे एशी टक्के शिजू द्यायचे दुसऱ्या दुसऱ्या दुस गं पातेल्यामध्ये शिजवायचे ते तांदूळ तिथपर्यंत आपलं चिकन शिजतं इकडे
हा -हा म्हणजे जराशी असे कच्चावर थोडेशे
थोडेसे कच्चे आणि मग नंतर काय करायचं जे आपण चिकन केलेलं आहे ना त्यातलं अर्ध चिकन म्हण चिकन शिजल्यावर अर्ध चिकन काढून घ्यायचं आणि त्याची जी ग्रेवी असते ना ती ग्रेवी काढून टाकायची
अच्छा
आणि जो आपण भात